हॅलो! हा येतोय आता आवाज, हो. हा, येतोय मला पण.
तर आपण, खेळाबद्दल बोलूयात आता.
हो हो चालेल चालेल.
हो तर आपल्या, खेळाचे महत्त्व आपल्या जीवनात खूप.. खूप आहे का नाही खेळाचे महत्त्व. आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो, ना मानवी जीवनात खूप महत्त्व आहे खेळाला.
हां.
हे लहान लहान मुले, मोठे मुले ल माणसं वगैरे परत स्त्रिया वगैरे, हे सुद्धा खेळू शकतात हे ना खेळ.
हो ना.
आपल्या खेळामुळे आपली शारीरिक तंदुरुस्ती सुधारते. परत आपलं मान मानसिक आरोग्यही आपलं चांगलं असतंय ना, खेळ खेळल्यामुळं. खेळ खेळल्याने आपलं माइंड एकदम फ्रेश होऊन जातं.
हो, आणि शारीरिक तंदुरुस्ती राहते.
हो.
हम्म, आणि आजकालचं तर कसं धावपळी च जीवन जगतात ना लोकं तान तणाव अ जास्त निर्माण झालेले आहे त्याच्यामुळे, हा
माइंड फ्रेश होण्यासाठी हे खूप आवश्यक आहे, खेळ खेळणं ते खेळ खेळण्याने आपल्या चपळता सुद्धा वाढते आपल्या शरीरातली मना, आपल्या स्वभावाची मना, आपल्या व्य व्यक्तिमत्त्वाचा विकास घडतो. आपले व्यक्तिमत्व वाढते खेळ खेळल्याने.
हो बरोबर आहे, बरोबर आहे.
आपले खेळ, खूप प्रकारचे खेळ असतात. जसं की खो खो. परत बॅडमिंटन वगैरे, बरेचसे खेळ अस तसं ना आपल्याला सुधा माहिती असतं, हो आणि आपण हे खेळ सुद्धा खेळलेले आहेत लहानपणी म्हणा, व आता आता तर बरेच कार्यक्रमांमध्ये खेळ खेळले जातात कोणते पण.
हो.
बरेच काही प्रोग्राम राहिले, हो बरेच काही प्र प्रोग्राम राहिले. तर त्यात सुद्धा आपण खेळ हे खेळतोच.
हो आणि त्याच्यामुळं आपल्या शरीराचा व्यायाम पण होतो ना.
व्यायाम पाहून होतो ना, आपले स्नायू सुद्धा बळकट असतात. खेळ खेळल्याने
बळकट होतात हो.
आणि आपले मन सुुद्धा ताजे तवाने राहतात, एकदम फ्रेश राहतात. एकदम खेळ खेळल्याने, असं वाटतं की अजून आपण खेळावं. त्यात आपण आनंद घेऊ शकतो, हो आपण आनंद घेतोय ना लहान मुलांसारखा, आपल्याला सुद्धा आनंद वाटतो खेळ खेळल्याने.
हो हो हो, बरोबर आहे.
चिंता असो, आपली टेन्शन असो, हे सर्व विसरायला भाग पाडून देतो खेळ. आणि एकदम मन शांत ठेवत आपलं खेळ खेळल्याने.
हो, बरोबर आहे. बरोबर आहे.
आणि आपण ग्रुप करून सुद्धा खेळ खेळूया, आपला ग्रुप तर असतो खो-खो मध्ये. सुद्धा आपला ग्रुप असतो आणि कबड्डी मध्ये पण आपला ग्रुप करूनच हे खेळ खेळले जातात, आहे ना? बेसबॉल म्हणा, परत हो क्रिकेट म्हणा हे सर्व टीम बोलूनच खेळवले जातात.
हा
आणि वेगवेगळ्या लोकांची आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे अनुभव समजतात, खेळांमध्ये प्रत्येक खेळाडू वेगवेगळा असतो. प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या देशातला असतो.
हो, आणि आजकाल टीव्हीवर वगैरे आपल्याला भरपूर पूर् माहिती मिळते ना खेळांविषयी अ
आणि सांघिक खेळ मध्ये तर एकत्रच मिळून खेळले जातात आहे ना खेळ!
हा
त्याला वृत्ती वाढते, त्या खेळ- खेळ खेळण्यामुळे त्यांचे अनुभव आपल्याला समजतात, आपले अनुभव त्यांना समजतात इतरां ओळख होते, आपल्याला प्रत्येक खेळाची प्रत्येक ह्याच्या मध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलो, क्रीडा स्पर्धा वगैरे चालूच असत. नाही ना, ते खेळचे आपल्याला समजते काय महत्त्व आहे. या खेळाचे काही महत्त्व, त्या खेळाचे काही महत्त्व आणि आ काळामध्ये, खेळांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हे खूप स्तरांवर नाव आहे.
हो, बरोबर आहे ना.
हो, नाव आणि पैसा मिळवण्याची तर खास संधी म्हणजे आपले खेळ आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ. हे दोघं मिळवण्याची संधी आपल्याला खेळामध्येच मिळते.
तुम्ही लहानपणी अस कुठले खेळ खेळला, म्हणजे तुमच्या आवडीच?
असं काही, माझ्या आवडीचा खेळ म्हणजे की. कबड्डी हा खूप माझा आवडीचा खेळ आहे, कबड्डी. कारण लहानपणी खूप शाळेमध्ये स्पर्धा वगैरे झाल्या, त्यात खूप भाग घेत गेलो. अनुभव येत गेले, कबड्डीचे. सर्व समजतलंय ना, कबड्डी विषयी, म्हणून ही कबड्डी. खास होत गेलेली. आणि आपण तर. टी व्ही वगैरे न्यूज ला म्हण कुठेही म्हणतो, आता आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळ खूप खेळले जा. राहिले आता जास्त जर महिला संघ उतरत असं हे राहिले नाही की, पुरुषांनीच खेळले जाणार पाहिजेस आता सध्या महिला. सुद्धा खूप आघाडीवर चालु येत खेळांमध्ये. आणि महिलाच आता नाव करून येता येत ना मुलाच नाव करताय महिलाच पुढं. ची संधी मिळवत आहेत
हो खेळामध्ये पण माग.
हो हा खेळात म्हणजे आज आता स्त्रिया कोणत्याच गोष्टीत माग नाहीये कुस्तीमध्ये सुद्धा स्त्रियाच पुढे आहेत. कुस्तीमध्ये सुद्धा स्त्रियांचंच नाव येत आहे. हो त्या आंतरराष्ट्रीय लेवललाच खेळांमध्ये जाऊ राहिल्या हे ना
हा हो हो आणि खेळ खेळल्यामुळं कसं अं विजय मिळाला. पराभव झाला असं म्हणजे समानवृत्ती वाढते चढ उतार पचवण्याची ताकद पण येते ना म्हणजे थोडक्यात असं की आपल्याला संकटांना तोंड देण्याची क्षमता वाढते खेळ खेळल्यामुळे हम्म
जिद्द वाढते हे ना आपल्याला नाही आपल्याला हे मिळवायचंच आहे. हे असं करून आपली जिद्द सुद्धा वाढते आणि आपली चिकाटी सुद्धा वाढते आणि आपल्याला ते मना मनोधैर्य भेटतं आपल्याला मनात आपल्याला एक असं असतं की नाही आपण हे केल्यावर आपल्याला हे मिळणच आहे मिळणच आहे असं होतय हे ना आपल्याला आणि आपली गुणांची पण वाढ होते आता प्रत्ये एक्झाम मध्ये प्रत्येक क्षेत्रात आता स्पेशल खेळ विषय दिलेला असतो त्यांची गुण आपल्याला मिळतातच म्हणून आपण शिक्षणाचा आपल्याला एक्स्ट्रा गुण मिळतात. खेळ ख खेळ खेळच्याबद्दल हो खेळ हा विषय सुद्धा असतोय ना म्हणून ते आपल्याला एक्सट्रा देतात आपला व्यायाम होतो पूर्ण श
गुणा बरोबरच कसं आता जास्त बैठे खेळ निघालेत ना मग असं बाहेर मैदानावरचे खेळ कमी झाले त्याच्यामुळे मुलांमध्ये कस लठ
कमी झालेत लठ्ठपणा हो बरोबर आजकाल मोबाईलच जास्त चालू आहे ना आजकाल तर म मोबाईलवरच गेम खेळले जातात मोबाईलवरच खेळ खेळले जातात. आजकाल ग्राउंडवर कमी आणि मोबाईलवर जास्त आजकालचे मुलं ग्राउंडरही ग्राउंड वर पण येतात पण त्यांच्या हातात कायम मोबाईलच असतो. मोबाईलच असतो कारण ते मोबाईलच बघत बसता मोबाईल वर ते काही. कोणते कोणते गेम असतात ते बबल्स गेम असतात परत ते काही पबजी गेम आलेला आहे वाटत आता लॉन्च झालेला हे पबजी गेमने त खूप खूप लोकांचं हे केलं त्यांनी त्या गेमने बॅन झाला बॅन झाला तो गेम आता
मैदानी खेळ खेळायलाच मुलांना जास्त प्रवृत्त केलं. पाहिजे आई वडिलांनी पण
अनेक क्षमता मिळते ना आणि एनर्जी एनर्जी पण आपण खेळ खेळल्याने मैदानावर जो खेळ खेळला तिची आपल्याला एनर्जी मिळते. ते त्यांची आपली कार्यक्षमता वाढते
हो
शरीराचा व्यायाम होतो ह ना खेळ म्हणून हा खेळलाच गेला पाहिजे आणि आपण म्हणतो लहान मुलांना माती लागेल पायाला
हा म्हणता प्रोत्साहन ह मातीमध्ये चालले ना पण चांगला स
चाललेलो, हो. कारण ती मैदानाची माती लागणं आवश्यक असते ना आपल्याला. आणि मुलांना तर खूप छान असते, ती मैदानाची माती लागल्यावर, त्यांना समजते, की मैदान काय असतं. असं नाही, त्यांना पुढे जाऊन समजायला पाहिजे ना की मैदानावर खेळ खेळल्याने, आपण कितपत पुढे जाऊ शकतो. आई, मोबाइलने गेम खेळल्यामुळे
त्यांना सवयी लावल्या पाहिजेत.
हो हो, लहानपणापासूनच सवय लावायला पाहिजे. आणि मोबाईलमुळे काहीच त्यांना समजत नाही ना, आजकालच्या आई वडील मुलगा थोडासा रडला की लगेच हातात मोबाईल देऊन देतात. काही गेम लावून देतात. हा! मग त्या मुलांची काय क्षमता वाढणारेयं?
आणि स्मरणशक्ती पण कमी होत तीनं? मोबाईलच्या गेम मुळं, हां
हो आणि मुलांच्या, काही मुलांची तर डोळी सुद्धा खराब होतात म्हणून असं न करता मुलांना मैदानात खेळायला पाहिजेन है ना?
हा, मैदानी खेळ खेळण्याला
हो, पारकी पार्किंगला असतात, पार्कला असतात, काही गार्डनला मोकळी जागा सोडलेली असते. त्यात सुद्धा मुलांना खेळ खेळून जाऊ शकतात.
हो!
खेळ खेळणं खूप आवश्यक आहे. कारण त्या आपल्या पूर्ण शरीरात, एक एक नस मोकळी होते ना खेळ खेळल्याने.
बरोबरयं. जास्त मैदानी खेळ हा, खेळायला प्रोत्साहन देयला पाहिजे.
हो, बरोबर. आपण, त्यांच्या सोबत आपण एक खेळता थोडंफार, काही होत नाही है ना मुलांसोबत. आपण खेळलं तर मुलं खेळतील. आपण जर आपण सांगणारे तर असा खेळ खेळा तर मुलंही त्याच खेळाला सुरुवात करतील शिक्षा देण्याचं काम आपलं आहे ना. मुलांना समजायला पाहिजेल की, मैदानी खेळ खेळल्याने कित्ती लोकांचं नाव होऊन राहिलंय. कि त्ती लोकं पैसे मिळवतायत, प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्तरावर जातायत. कुणी मेडल्स आणतंय तर कुणी नाव करून येतंय.
हा, बरोबरंय, बरोबरंय.
हाव. म्हणून खेळ खेळले गेले पाहिजे. है ना?
हो आणि लेकरं कसं, हो हो. मला पण छान वाटलं.
हो.